हॅलो हा बोला बोला हो हो येऊन राहिला बोला.
काही तुमचे कॉल झिरो सेकंड मध्ये काही गेले का मग असे का पूर्ण
हो नाही गेले, गेले गेले दोन तीन गेले हो हो गेले.
गेले कारण आताचेच गेले बघा मी आता सकाळी सी आर पी ला फोन लावला की नाही.
होव
तर सध्याचाच फक्त मी एक फक्त नंबर डायल गेला आणि त्यान ते कॉल लावला. तरी पण तो झिरो सेकंडमध्ये दाखवला.
हो हो हो. माझंही तसच झालं म्हणजे चार पाच आहेतच हा हा.
सुरुवातीले ओपन केलं होत की नाही ॲप हे.
हाव.
तेव्हाही पण असंच झालं सुरुवातीला एकदम मी कॉल लावून बघितला त्यामु कॉल लावून बघ. कॉल लावला आणिला की कट केला मला थोडीज त्यायाच्यावर बोलायचंय म्हणून. तोही झिरो सेकंड मध्ये दाखवला एकदम सुरुवातीचा.
नाही माहितीे काय माझं असं झालं की आवाजच नव्हता येत त्याच्यामुळे तशी झिरो याच्यावर गेले.
हा काही मग तसे गेले तरी दोन तीन गेले चार चार तर गेलेच
आहो हो आहे सर्वांचे आहेतच ना. हो हो एकातच हम्म बाकी काय चालुये?
बाकी काही नाही आता सकाळचे काम झाले होते
हां
हा आता हे थोडा वेळ होता म्हटलं फोन लागत अशील रेंज येशील गले तर म्हटलं बोलण होत आपलं.
हो हम् हे माहितीे का असं रिक्सच काम आहे की बोलता का बाई हे करता का बाई
रिक्सच आहे ना हा बघा काल माहीत आहे का काल मी ते हेच्यातून आपला ग्रुप आहे की नाही हा कार्या ॲपचा
हा
याच्यातून माहित आहेका ते फोन नंबर काढले आता आपल्याला थोडी ओळख राहते कोणाची.
नाही
मग याच्यातून माहित आहे का एक नंबर काढले आणि फोन लावले.
हां
तर आता तस म्हणजे आपल्या गावातल्याच होत्या दोघी जणी तर मग त्यांचेच कॉल आले होते त्याच्यामुळे ओळखीचे असल्या एवढ बोलायला भारी नाही गेलं. मग म्हटलं गड्या आता याच नेटवर्क चालून राहन तर पाऊ आपण एखाद्या दुसऱ्या व्यक तिला फोन लावून हो म्हटलं झालं तर तेजे नव्हते त्याच्यातले तीला म्हटलं दोन तीन नंबर लावले बाहेची उत्तरं काय तर आमच्याकडे वेळ नाही आहे. मला काही फोन लावू नका माला जो टाईम नाही आहे लेकरू लहान आहे.
डायरेट डारेकट बोलाय के मी बा माझ जमत नाही झाला अण अस काहीच नाही आर बघा एक जर कॉल राहला की समजा तुमचा एक कॉल राहला आणि माझे पाच कॉल राहिले तर मग माझे चार पाच कॉल होईपर्यंत तुमचा एक कॉल राहतेस कि नाही
हो
आणि मग तुम्ही कामाचे हज किरी ह काय म्हणते झाले आम आमच एकच राहिला आता आमच्या याच्यावर बोलणं होत नाही.
असं थोडी आहे बोलल्या जाते ना जाते बोलल्या एक जर राहिला आणि तुमचे जर पाच राहिले तर माझ्यासोबत बोललं तरी चालते तुम्हाला
तरी चालतंय आता श्रद्धा ताई आहेत का नाही त्या सुद्धा माझा ॲप ओपन झालं तेव्हा श्रद्धा ताईचे एकोणतीस कॉल झाले होते.
हो
फक्त एकच कॉल राहिला होता तर पहिले मी पाच फोन लावून घेतले होते श्रद्धा तईला. आणि श्रद्धा ताई न मग एक फोन लावला होता म्हणे.
हो काय हो अर मग त्या मी तर फक्त सेअर पिन लावले बस त्यायचं झालं मग मी येईनं लावले ते हे बोलली तन्वी बोलली म्हणजे दोन चार कॉल तिचे झाले. म्हणून तेवढे कॉल झाले नाही तर मी कोणासोबत अजिबात बोलले नाही म्हणजे ह होत निकितासोबत बोलली दोन तीन बस त्याच्यावर मग काहीच नाही मग दोन तीन दिवस माझंच काही झालं नाही बोलणं अ हा लग्न मसा येतात ना ऋतिकय सोबत त्या प्रेमराज भेसालेच्या मुलीच हम्म
हा हा मी तेच मरमरे तणून सांगितलं होतं तर म्हणे कि ह्या मनसरीची हा आलेलि आहे म्हणे
हा हा
मग मला त्या सी आरपीने तुमचा नंबर दिला त्या दिवशी घरी आल्या होता तो
सांगितलं सांगितलं मली सांगितलं म्हणत की तेही राहिल्या म्हणे तुमचा नंबर दिला त्याने की त्याला नंबर दिला म्हणजे खूप जणईल दिला माझा नंबर म्हणत की त्याचे राहिले कॉल म्हणे आणि जसं हे पण मग कसं आपण कसं असं जवळचं असलं तस काही बोलू शकतो असं हे हो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
आणि दुसऱ्यासोबत कसं काय बोला तसही पण असं ओळख असली अस तर हे असलं तर नाही समजते की बा याचा स्वभाव चांगला आहे असा
हा हा हा नाही थोडीफार जरी माहिती भेटली की नाही आपल्या स्वभावाची त आपण पाच मिनिट बोलू शकतो हाव.
मोकळही बोलतो आण हे कसं आणि हे कसं कोणाचं हे आपल्या समजत नी की कोणासोबत कसं बोला म्हणून आता ते सी आर बी चं कसं ते अशा त्या सर्वा ही सोबत अशा चांगल्या रहत्यात आणि तेसनं आपले समजा असं चांगलं हे आहे मा गटापासून असं मग त्या एवढ्या मोकळ्या बोलता सगळं सांगतात म्हणजे असं बहिणी सारखं सांगतात. मले काही पण मग हा मग त्याच्याच्याना मग काही एवढं हे नाही होत मस्त बोल्या जाते.
मग मी आईले तेच म्हटलं म्हटल्याकडे आई ह्यो मला कीन पहिले असं वाटलो आई म्हणत होती भाग्यश्री भाग्यश्री म्हटलं भाग्यश्री होते कोण गं आई? म आई म्हणत त्याचात मनस्वीची आई मग म्हटलं बरं मग मी बोलतो म्हटलं त्याच्यासोबत आपल्याला कसं थोडीफार जरी माहिती असली की ते तर आपण बोलू शकतो एकदम अननोन नंबर वर नाही बोलू शकत ना.
तेच ना आपण हे निघत.
हा हे आमच्या रादाचाच तर नंबर हे निघून राहिला तिनं पहिल्याच वेळेस तिच त काही ते उघडलं नाही ऐप. अन ते अजूनही ते हे करू राहिल ट्राय करू राहिल ते काही होऊन नाही राहिलं म्हटलं सांगा जवळचे जवळचे तुझी मंग त्याच्यावर बोल्या जाते हे होती
हा आता हे ते आ तुम्हाला ओढव बसणारच ना हे राणी ते आखरी
हाव.
राणी आखरे हा त्यां त्यांचा मले कॉल आला होता. की नाही हा त्यांचा मला कॉल आला होता की तुझे राहिले म्हणून तर मंग त्यांचे पण भरपूर त्यांचे पंधरा झाले होते तेव्हा माझे फक्त पाचचं कॉल झाले होते. ॲप उघडून एकचं दिवस झाला होता मग त्यां त्यांनी मला पाच कॉल लावले मी त्यांना लावले फक्त जसं आपण लावतय की नाही एक मिनी एक तुनी
हा हा हां.
हा मग असेच लावले होते मंग त्यांच्यासोबत बोलण झालं नाहीतर त्यांच्याच घरातल्या किनते तेआ पृथी ताई ते
हाव तिचे झाले होते ना ते अगोदरचं झालेते तिचे.
ज राहले ते नाही तिचे अठ्ठावीस झाले होते आणि त्यांचे दोन कॉल राहिले होते ते त्याचं ऍप बंद पडलं होत
हो ना त्यालशी म्हणते सांगितलंय तिनं म्हणे तोही म्हणे राणीची रा त्या राणी त्यांचे राहिले म्हणे ते ले लावा म्हणे निकिता ताई लावा मी म्हेटलंय तसं काही नाही वे तरी लावतो म्हटलं पण येतात का हे नक्की आहे काय मंग म्हणे की मला तर काही आले नाही म्हणे एक कॉल राहिला म्हणे पूर्ण ते त्याच्यात डिटेल टाकली म्हणे पूर्ण चललं गेलं. म्हटलं सांग
हम्म हम्म.
हां.
नाही पण का काल त्यांचा कॉल स्वतःहून आला होता मंग त्या काय म्हणत तुझे कॉल राहिले नाही असे एअरपीन नंबर दिला समजा तर म्हटलं हो माझे राहिलेले त्यांचे दोनच राहिले होते तर त्यांनी दोन कॉल मला याच्यावर लावले आणि मी पाच कॉल लावले त्यांले. मंग काल त्यांच्यासोबत बोलणं झालं म्हणून म्हटलं रात्री तुमच्यासोबत बोलते पण मग ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आला त्या याच्या याच्यात तर मग काही लावूनच नाही झालं.
मग लावतेय माझ्याजवळ मी खूप वेळ बसली मोबाईल हे करून मी म्हटलं हे अश्विनी लावतील पण तेनव्ह लावलं नाही म्हटलं की जाऊदे या आता.
नाही त्यांची त मीच ला म्हणजे मीच लावून देणार होती आणि त्या बोलत होत्या हा कारण की हे बा बघा ते घटत नाहीये मी घटत नाहीये गटत फक्त आई हे. अ आईचं नाव आहे माझा नंबर हे असं आहे ते मग काही या चार मी बोलतो काही विचार जस जस दोघींले वेळ मिळाला तस.
का मी चालत्या असं काही नाही समजा हेच म्हणून आता तर त्या येईन तर त्या मुलीं क नाही पूर्ण कॉल वाटेल त्या याची आईनी बोलली तिची आजीनी बोलली दोघीची पण पूर्ण हे केली तिन एकटीनच
मग आता हे श्रद्धाताईच्या घरी श्रद्धताईने फक्त मोजून दोन तीन फोन केले असतील नाहीतर पूर्ण फोन तनूनच केले चालूये पण आणि याच्यामध्ये ताई हे चालू ही नाही होत हा
हो नाही ह बाई मुलगा बोलू शकत नाही अ मुलगी एवढी काही एवढं हे नाही तिच्यात म्हणजे की असं कोणासोबत अशी बोलीन म्हणून ते जास्त असं नेमकंच बोलते तेवढी मोठ नाही ना की एवढं एवढं समजेल की बोलते म्हणून असं होते ना आणि मग आपल्याला कधी कधी काम राहतात हे होते त्याच्याना आपलंही काही जमत नाही म्हटलं ज झाले तेवढे झाले नाही झाले तर राहू दे तेच ना मग रात्री बोल सांग माणसं म्हणतात की काय आहे बापा एवढ्या वेळची बोलून राहिली काय कोण आहे? काय आहे
सांगतो तुम्हाले ताईला म्हटलं काल ए दुपारी फोन लावली आणि मग बोलली त्यात ते सगळ मग त्यांचे झाले मग नंबर काढले काढले मग ते सोंदयांनचे बाई होती. तर ते या सुंदरयांनचे पहिली फोन लागला तर ते चांगली बोलली समजा. ते म्हणे मला ही राहिले म्हणे म्हटलं माझे ही राहिले मग ते काय म्हणे आपण एकमेकीला लावू हा, मग आता सहज ताई याच्यात त्यांचे साठ पन्नास मिनिट आणि माझे पन्नास मिनिट दोन तास तर मिनिमम लागतात
लागतातच हो हो
हा मग आहे की नाही बोललो बोललो आणि लगे रात्री हो डोक दुखतच जाय मग ते झालं दोन वेळेत हाओ जास्त बडबड नई करावं वाटत आणि लगे मग हाय की नई ह्यांना सांगितलं
हा
नाही तस आपण किती वेळ बडबडू शकतो आमने सामने बसेलो असलो तर. समोरासमोर पण हे मोबाईल वर की नई एवढं बोलल्या नितर
नाही
मग यानले सांगितलं हे काय तर हे काय असते थोडी पैसे भेटत असतात की फोनवर बोला पैसे भेटा मग तू किती पैसे भेटले असते म्हटलं खरंच भेटतात ना म्हणत नाही असं काही खरं नस ते माहितलं असते आंधी पण ते सुरुवातीने कितीनी किती प्रश्न दिले दिले एकदम स्टार्टिंगल एकदम ॲप नवीन उघडलात तेव्हा
हो तेव्हा मग काही एक एक तर समजत नव्हते तर मग गुगलवर सर्च करून विचारून मी केले
हो आणि याच्यापेक्षा ते भारी होत होते कारण माहिती आहे का तो मोबईल कंटिन्यू जवळच घेऊन बस
बसायलागे हाव आण पूर्ण म्हणजे हे सर्च करा. हाव सर्च करा ते प हा त्याच्यातून बोला मग तेवढे शब समजा हे करून हे असं हे होतं. हम तेही भारी केलं म्हणा. आता हे ही पण तसच आहे आता हा हे ही तसच आहे आता हे ही विष ते गेलेत पण आता असं असं कोणी नाही की जास्त एकाच विषयावर बोलतात म्हणून हे आपला विचारताच सगळ नाही तर ते ना सांगित सण उत्सव लग्न कार्य अस याच्यावर ये या या टॉपिक वर बोला मग आपण तस टॉपिक वर बोलतच नाही जास्त
नाही तसही बोला आपण हे म्हण तुझे किती झाले माझी किती झाले बस आपण एवढं एवढं तरी आपण बोलू शकतो ताई आपण ओळखतो एकामेकीला इथ
हाव.
बाकीच्या अननोन बायासोबत आपण एवढंही पण नाही बोलू शकत.
हा एक मिनिट काय बंद करता काय फोन येऊन राहिला मला.
बंद करू काय? हा हा.
हा म्हणजे हा हा बंद करा मग मी लावते आधी.
आता तुम्ही लावसान.
हाव.